हॅलो.
हा येतोय का आवाज.
येतोय ना.
हम. पाऊस आहे का?
ह पाऊस सकाळपासून चालूय.
ह आमच्या गवण आहे वारा पाऊस भरपूर आहे.
आमच्याकड लाईटच नाही पण.
कधीपासून.
अ रात्री पासून गेलीय.
आमच्याक वती रात्री आताच सकाळपासून नाही आहेता.
लाईटीला काय झालं नाही लाईटच गेलीय.
मग एवढा पाणी . हम्म त्याच्यामुळेून लाईट टिकत नाही आता.
तेच त.
कामाला जायचंय का?
हा ना आता आम्हाला जायचंय.
जायला पाय पाय का गाडीव.
आता पाय पाय जायला लागेल रस्तलाय खराब झालाय आमच.
हम.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
लांब हा.
त्याच्यामुळं गाडी नाही नेता येते तर लय खराब झाले.
लांब जाय लागते का जवळ.
हाइ जवळचय जाय लागतय. तीन किलोमीटर.
मग आहे जरा लांबच आहे ना.
हां ना.
जावा मंग हाळू हाळू मग काय आता.
हो होच जायला लागल कार नाही पान झालंय आता पूर चालू आहे ना. त्याच्यामूळ जाता येई ना बर पुरातून त्या साईडला जाय लागत आहे ना.
ह.
तेचक म्ह
पाऊस हा ना आजही पण न राती पनवत
ख अच्छा मग कामाच बी जरा आहे ना नियोजन बिघडून जातय. पानी प रोपा आले का तुमची लावायला नाही अजून
हा आल्या तर आता एखाद्या झाली का दुसऱ्या दिवशी घेऊ.
ते
ह
एक सदस्य
हम्म रविवारपासून हम्म सगळेच मा मंग एखाद्या झाली का मंगच घेते आमच्या इकडं तुमची
आमची अर्धी झाली अर्धी बाकीय
हा
आता गे लागल.
हम्म सकलच झालं हो का
एखादंच झालच घेऊ बस चालयंदा परत माणसा भेटती नाही. नाही तर म घेऊन टाकी ल उद्या
हम्म
हम
नाही भेटली माणसं तर मग घरच्या घरीच करायला लागल ना.
मगरच करायला लागल.
ह्
माई राहिलीत थोडी आता जेवलोय. गलतू कालास लाईक
काय होत ज्याव आज
जेवयेला आज साईची बाजी होती मसराची डाळ ब ब
हम्म
बाय स
ह
तुमही काय चाल होत
आच मटन होत मटन होत मग तेच खालं. नाही को मु
बखर्या च होत का कोंबडीचं. मणला बकऱ्याच होत.
नाही आता बघ नाही.
हो
कोंबडीचच होत कधी मासेे राहतील कधी मटण राहतील जास्त तुम्ही नाही वाच
नाही नाही. आम्ही रानभाज्या जास्त खातो. तसे ते भाज्यांचे रानभाज्याच खायचे असतात.
रानभाज्या तुमच्यात आहे जवळ. आम्हाला नाही ना रान. डोंगर नाही ना आमच्याकडं त्याच्यामुळ आम्हाला
आमच्या नाही आमच्या जवळ डोंगर आहे ती. त्याच्यामुळ फिरत फिरत गेलतो ना तरी आणतात.
म बरंय तुमच्याकडं मंग.
शरीराला पौष्टिक राहतते ते. हे काय खताच्या भाज्या खाऊन वैताग आला.
हा.
ते लोक काय शेणखतावरले भाज्यांनी आणती नुसते संकरित खत वापरतेत. आणि देते ती आणून. सगळं केमिकल मिक्स होऊन गेलं जमिनीत
हा
त्याच्यामुळे आम्ही जंगलातल्या भाज्या दरवेळेस खातोय.
हम्म आणुनय पण. या पाण्याने खराब होऊन जाईल की, हम्म.
म ते खराब होऊन जायच एको कोथिंबीर मीर हेल तर टिकत आहे नाही. मग त्याच्यापेक्षा आणून उपयोग नही ना! मग आता गेली का कामाला? आवज नाही येत? हॅलो. हॅलो. हॅलो.